हॅलो अग मगाशी फोन आलेला एक मिनिट झाला पण खरं तुझा आवाजच ये ना मला
तुघ लाभ माात
आता याय लागलाय मग अशी हॅलो हॅलो
दोन गेलं क ग तस त्याच्या आधी पण लाव हो त्याच्या आधी पण लावलेला काणी
हम्म
तो गे लागतो झिरो दाखवाला तेे
खरं मी ऍपवरच आहे मला फोनच आहे ना तुझा
काय माहित बाई ते झिरोचा कॉल आहे पहिला कॉल त्याच्या आधी आबरधतहह ्र त्र्याहत्तर सेकंद काहीतरी बोललो आपण मग तो कट झाला तो कसा काय कट झाला काय मात
माझा पण झालेला मगाशी तस एक दिदीला लावलेलो त्यावेला आम्ही पूर्ण बारासा बारा मिनिट बोललय काय आणि तरी पण त्याच कनी सेकंड झिरो दाखवालतं ब दिदी
कायम य त काय असं ते घे आता
ते इंट इंटरनेट एरर झालं माझं पण झालं की तस चार चार झालेत माझी तशी
हम्म हम्म
टेरर असल्या तसहूते मनालती दिदी
बरं बर असुली घ्या का
हम्म मग काय म्हणतेस?
काय नाही बाई, आलो पप्पांच्या बरोबर जाऊन मोटर बंद करून.
आलासा पण अ?
हम्म व्हय, गाडीवरनं गेलतो गं.
हम्म, हम्म
आलो बंद करून लगी. इकडं औषध मारायला लागलेत वाटतं.
हा हा.
हम्म. भाऊ गेला ट्रॅक्टर घेऊन, नाही. बघू सांगून येतो म्हणाय लागलेली सोमवार नंतर काय होतेय काय माहित आता.
घरातनं फोन करा म्हणाव की.
तेच मगाशी म्हणाय लागलेलीत भाऊ ते ना.
हम्म
आणि आवदू आलाय म्हणून सांग आणि ये चार दिवस म्हणून अ. पण मी म्हटलं आणि खरो करतो आल्यानंतर हिला सुट्टी देणार नाही, इथं आणि कसला आलाय म्हणतील मग नंतर.
व्हय.
खरोखर ज्यावेेळेस येणार हाय त्यावेेळेस तो नऊ तारखेला आल्यानंतर दहा तारखेला लगेच हे करणार आहे वाटतं गं
काय? हा, हा घरात अ
सगळ्यास्नी
कळन सगळ्यासणी
काय माहित किती बकरी कापत्यात?
आ? म आपण भेटता वाट त बाई.
तेच की, बघू यांचं काय अजून हे नाही वाटतं, काय काय म्हणालतीत गं खरं.
करू देत नाय करू देत, ना मला लई दिवस झालं भेटून, मला भेटू वाटालय खरंच.
होय.
मला लय आठवन यायल्या तुझी.
खरंच काय?
खरचं कि, असं बोलल्यावर तर की नाय लई सारखं सारखं भेटू वाटतंय बाई, अन मला इत्या काय मला तेवढीच इत्या, तुला इत्या का नाई माझी आठवण?
ग बस इतिया.
हम्म हम्म, असं आली असती तर म्हंटली असती बाद
काय म्हंटलं असतं?
मला आठवण यायल्या म्हणून. अ ह्याच्यावरन समजतंय ना म तु पुढे जाऊन किती अन रे रोमॅनटिक होणार आहेस ते.
आगो बाई, बाबा.
नाहीतरी काय.
अगं मला ते लय चीजी वाटतेय ग.
चीजी वाटतंय. एक एकदम एक एकदम म्हणलं तर काय चिजी चिजी वाटत नाही ते. मला पण वाटतंय सोड असं.
म्हणजे मला एक एकदा असं बोलणं पण कळत नाही, मला साक्षी काय म्हणत्या माहितीय सारखं
हम
मी बघल तवा अभ्यास करतानाच तीऽऽ फोन करत असत्या,, बरं बाबा इग्नोर कराय नको म्हणून मी उचलतोय गंऽ
हम्म
फक्त तिकडनं बोलत असतिया मी नूसतं हिकनं हा ह् म्हणजे तिच्या फक्त प्रश्नाला उत्तर दित असतोय गं
गुलामी फक्त
मग त्याच्यावर ती मला काय म्हणातीया माहित माझं असं बोलणं ऐकून कणी मला म्हणत्या बरं ठेवू मग मग मी पण मग हा बरं ठीक आहे ठेव मग मला म्हणतीया असं ठेव म्हणायचं नसतंय थांब म्हणायचं असतंय बोल अजून
आपल्या बरबर ठीक आहे आई आपल्या बरबर ठीक आहे की ह् ठेवू ठेव म्हटल्यावर ठेवच म्हणणार की
मग तेच की मला म्हणती या ठेव म्हणायचं नाही बोल म्हणायचं असतंय अजून बरं बोल म्हटलं मग
ह्
तुला कळत नाही बोल
नमा नमा हे उलट आहे उलट होणार आहे व बघ तुमच्या तुझ्या बाबतीत-‍-
हम्
उलटे मिळतंय उलट
काय माहीत बाई
कारण की जे मुली अक्सेप्ट म्हणजे एसपेक्ट करत असतात माहित आहे ते तुझ्या बाबतीत उलट होणार आहे.
उलट होणार म्हणजे
म्हणजे मुलींच्या ज्या एक्सपेक्टेशन असता त्या म्हणजे ह्या बाबतीत तु मला चिजी चिजी वाटते म्हणून
हा
तसं
मला लई विचित्र फील होतय माहित आहे काय खरचं कि म्हणजे अस कोणतरी जास्त अटॅच जरी व्हाय लागलं तरी पण मी लांब राहते बाई तू ला लांब राहा माझा पासनं
काय माहित बाई
आ
काय माहित
आत्ता काय म्हणालतीस तू
एक असा ठराविक काळ लागतोय गं असं वेळेने सगळं व्हायला पाहिजे ना
हं
मी आता हायस्कूल मध्ये असताना कणी मी सेमीला होतो ना मग एक मराठीला मुलगी होती काय शिंदेवाडीची होती मग मी तिला अस कधी असं बोलाय भेटाय बिटाय नव्हतं गं काय आणि हिन कुठं बघितलेली काय माहित असं मी पहिल्यांदाच तसं कुणाकडनं तरी ऐकलं बाई मुली पण मुलीसणी आवडतात ह् ह हा
आई मग तसं आवडतय म्हणजे तसं नव्हं गं
आं
पर्सनॅलिटी आवडते मुलींचे एकेकांची‍
काय माहित बाई आणि मला म्हणाली एकदा म्हणजे माझी एक मैत्रीन आहे गं शिंदेवाड्याची श्रावणी माहित असेल कि ती तुला तुमच्याच कॉलेजला होती आता म्हणजे तिला तू माहित आहेस. हा म्हणजे मी स्टेटस लावले ना माग एकदा तुझा बर्थडेचा.
हा.
म्हणाल ती ही इथच आहे ना कॉलेजला आणि कोण आहे म्हणून मी म्हटलं बहीण आहे म्हटलं माझी.
हा.
तर हा माहित आहे म्हणाय लागलेली.
काय करती?
ती बहुतेक बीएससी ला होती नाही माहित मला.
होती.
हम्म. झाला असेल आता तिच.
कारण की का बीएस सी- बीएसईीची कणी थोडी थोड्यांची ओळख आहे मुला मुलींची मला. त्याच्यामुळे माहित असणार ती तिला म.
हम्म काय माहिती बाई?
पनी चिकननीी ते एक हात ग- जी का सर डान याच्या वेळेला मला ओळख झाली क माझा फ्रेंड तिचा फ्रेंड होता ते कॉमन फ्रेंड मधन- जरा असं ओळख झालेली.
हा.
मग. इव्हेंट्सैरे अस की जस डान्स वगैरे किं कॉलेजमध्ये दांडिया- इव्हेंट नंबर काढत होत मग दोन वेळा मी तीनच्यात गेलेलो ग.
हम्म.
च्या ग्रुप मध्ये केलेलो मग ती सगळी सीनि आणि मी आणि माझा फ्रेंड पडत ज्युनियर होतो आम्ही.
हा.
त्याच्यामुळे जरा ओळख होती त्याची.
हम्म हम् तेच तुला बघितलंय म्हणाय लागलेली ती मला. मग ती त्यांच्या गावची मुलगी होती ग.
हम्म हम्म.
हम.
म मग तिचं काय झालं?
भारी झालं. हा.
हं. हे मला पण ती आमच्याच गावातली त्या मु तिनं म्हणलेली तुझं ड्रेसन आवडत मला असं एकदमच म्हटले मला काय बोलयचं समज ना.
हम.
सगळ्यांच्यात.
हा भाऊ आला बघा श्रद्धा विचारल ते तुम्हाला विचाराल ती कुठं गेल्यात म्हणून मी म्हटलं झाडं त्यांन घेऊन आलाव म्हंटलं. ये थांबग भाऊ बोलणार आहे. हॅलो- हॅलो. काय हॅलो हॅलो. नाही चालू हॅलो. आता नवीन आला ठेऊ काय?